हॅलो
हा नमस्कार ताई बोला
हा काय करताय झालं का जेवण वगैरे
नाही मी जास्त स्कूलमधून आलीये दहा मिनिटं झाले म्हणलं चला आता जरा वेळ आहे. हे तर बोलून घेऊया कुणाशी तुमचं काय चाललंय आवरलंय काम अच्छा काय म्हणतय बाकी कुठल्या विषयावर
टीचर म्हणून का
अ टीचर म्हणून आहेत का म्हंटलं स्कूल मध्ये हो मला येतय ना टीचर आहेत का म्हटलं तुम्ही!
हो हो हो टीचर म्हणून! जॉब
कुठे हां- हां मग कुठलं स्कूल आहे माझ्या मुलीला पण स्कूलमध्ये! टाकायचं होत फर्स्ट पासून टेन -
म्हणजे कुठलं आहे तुमचं म्हण -
माझी मुलगी आता सिनियरला आहे नाशिकला असते तर माझी मुलगी सिनियरला आहे आता!
ओके -ओके ओके -ओके हा मग तुम्ही बघा ना आता! अ आपल्या सिरीचा उल्लेख वगैरे काहीच करायचा नाही.
म्हणजे माझ्या मुलीला स्कूलमध्ये घालायचंय ना.
हो हो हो नाही मी बाहेर आहे आपल्या सिटीचं नाव वगै! वगैरे हे करा बोलायचं नाही इथे या कॉल वर! हॅलो
हां म्हणजे मग अ मी आता तिला घातलय ना प्ले ग्रुपमध्ये आहेत.
प्ले प्ले ग्रुप म्हणजे! ते अजुन
हो -हो सुरुवातीलाच आता -आता पाच वर्षाची आहे ती!
प्ले ग्रुप म्हणजे अजुन नर्सरी - पण नाहीे ना!
हो नर्सरी झाली तिची -
नर्सरी माझं जुनियर सिनियर ना पुढच्या वर्षी पोस्टला मग तुम्ही आय! इथ फॉर्म भरू शकता ना ते - आता हे नंतर नंतर आहे. आहे ना. अं फेब्रु - फेब्रु मध्ये निघतील ना. मग त्याच्यात नंबर लागल्यावर! तुम्हाला परवडून जाई तेे मे बी! म्हणजे आता ज्या स्कूल - थ्रो आहे. किंवा मग सायबरला! तुम्ही भरू शकतात. आणि ते परवडत माहिती आहे का? साय फोन. एज्युकेशनच्या ह्याच्यात आहे ना, परवडतात आता मुलींना तर दहावी हंहं कारण की मुलींना दहावी पर्यंत फ्री असतं फक्त तुम्हाला बुक्स वगैरे असे किंवा येण्या जाण्याचं करावं. आणि मुलांना आठवीपर्यंत आहेच. ते आहे वाटत. आणि तुमच्या घराजवळच्या असतील ना तेवढ्या आपण तुम्ही लिस्टमध्ये टाकू त्याच्यावर असं काही हे नाहीये. मध्यंतरी म्हणजे आता आमच झालं होत पहिले ते रूल होते वाटत त्यांचे एक किलोमीटर असेच सब
हो ते आधी मागच्या वर्षापर्यंत पाच किलोमीटर मध्ये होते.
नाही, नाही मी आत्ता नाही चेंज केलं ना त्यांनी? आता परत तीन तीन किलोमीटर केले हो, अपडेट बघत राहा तुम्ही म्हणजे तुम्हाला तिथे कसं सी बी एस ई असेल, स्टेट असेल. आणि हे काही नसतं हो ताई सी बीए सी आपण म्हणतो. वगैरे ते काहीच नसतं ते फक्त पॅटर्न अभ्यासाचे आणि दहावी बारावी विनंती काय सध्या एक इलेव्हन, ट्वेल्थ सायन्स सगळे सेम असतात सगळे सेम असतात. ं काही नाही. आता आपल्या वेळच तुम्हाला आपल्या वेळेस असं काय होतं? ना सेमी होतं आपण सगळे ते मराठी मीडियमचेच. हं म तरी आपण टॉप असतों ना? म्हणजे ते म्हणतात, मुलगा त्यांना मराठी मिडियमचा असो इंग्लिश मिीडियमचा असो.
हो बरोबर आहे ते म्हणजे मुलांच्या ग्रोथ व कुठं पण शिकणार हा कुठे पण श तो म्हणतात तस हा हा हम्
बाकी मग आता मुलगी स्कूलमध्येध्ये गेली हि घरीच आहे
हो ती स्कूलमध्ये गेली ना आता
अच्छा टायमिंग मग काय आहे ब
काय काय म्हणले टायमिंग नऊ ते ब नऊ ते बारा टायमिंग आहे तिचा हो घेऊन आले तिला आत्ताच
हो काही एवढं उणार
हो काय करणार आहे या उन्हाचा तर खूप मोठा प्रॉब्लेम आल्या आल्या झूप गेली ती
हो थुकून जातात
हो कारण कीकाळी पण लवकर उठलं तरी पण ते घर
लहान आहे अजून फार लहान येते आपण थोकून जातो तो मुलांकडून काय अपेक्षा नार ना मग अभ्यास वगैरे कर ते क्लासेस वगैर लावले आहेत
नाही क्लासेस नाही लावलेले त्याच्या टीचरकडे आता सध्या आहे प्ले ग्रुपला ् त्या टीचर छान शिकवतात म्हणजे चांगल्या प्रकारे शिकवतात हो स्कूलमध्ये घेत आणि राहिल्यल ग घरी घेतला आपण त्यांनी वग दिलेला तरी ती करती मग त बोलत अस मला हो म्हणजे तिच्यात आताच पण अस की डोक्यामध्ये पोरांच्या कस लहानपणीच पण काही गोष्टी घालायच्या असतात जास्त बर्डन पण नाही मग तस ती समजा कोणाची मोठी गाडी वगैरे बघितली की म्हणत असते कि मम्मा मला अशी गाडी घ्यायची मग मी तिला म्हणत असते तू शीक मो ठी हो. मग तुला छान जॉब लागेल मग तेव्हा तु तू करू शकती तसं मग म्हणती हा मम्मा मला शिकायचंय मोठ व्हायचंय.
वा वा वा हो नाही आजचे ते म्हणतात ना सेवन जी एक असये जनरेशन झेड चे मुलं आहेत. आमचे प्रिन्सिपल मॅम काय म्हणतात माहिती का म्हणजे आपण उलट आई म्हणून हे करतो तुम्ही म्हणजे एक सात वर्षाच्या मुलापर्यंत तुम्ही जेवढं त्यांना शिकू शकतात ना तेवढं शिकवा. म्हणजे त्यांचं जे आहे ना हे बुद्धी वाढत असते वय वाढत असत ना त्यांची ग्राफ्सिंग पावर खूप छान असते. तुम्ही त्यांना एखादे श्लोक शिकवा म्हणू शकतात किंवा म्हणजे अ असे टेबल्स म्हणा जे आकलन करतील ना ते ते त्यांना म्हणजे पूर्ण बिल्डिंग त्याच्यावर उभी राहते म्हणजे पाया पक्का जर असेल ना तुम्ही हे नका करू तुम्ही पण पुस्तकं वाचा मुलांना पण सांगा मुलं हे आचिव्ह करत असतात आपण म्हणतो लहान आहे लहान आहे तसं नाही मुलांचा मेंदू फार तल्लक असतो. एक दिला किती ते दुसरं मागतो दुस तस दिलं की तिसर मागत तुम्ही देत जा. म्हणजे पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. असे
आणि आपण म्हणजे मुलांबरोबर जर समजा एखाद प्रॉमिस केले की तू एवढं केल्यानंतर मी जर तुला हे देणार आहे. तर ते म्हणजे त्यांना एक त्याची हे निर्माण होऊन जाते ते म्हणून त्या गोष्टी पण करण चुकीच ठरतय. एखाद्या वेळेस आपल्यासाठी पण.
त्यांना कसं करायच ठीक आहे जर तू हे केलं ना ठीक आहे म मी तुला बाहेर घेऊन जाईल म्हणजे आजकाल आई वडील काय करतात तू कर मग तुला चॉकटच देईल
हम्म हम् हम असं नाही
तसं करायचं म्हणजे तुला जे आवड तस येणार तुला आवडत बेकरी प्रॉडक्ट आवडतात ना मग तू हे कर मग मी तुला थोडासा घरात केक बनून देईल किंवा असं करून देईल किंवा अस एखादी कॅडबरी देईल मी नाहीे ममी नाही करायचं ते मध्येच सतत मग त्यांना समजून जात की आपण चांगलं केलं का मग ते हट्टी बनत जात असे आजकालच्या मुलांनाे आपण ते आपलं बोलायला लक्षात फार ठेवतात
हो खूप लवकर लक्षात राहत कारण की तिची मॅम जे अ म्हणजे तिला होमवर्क देती अ त्या मॅम होमवर्क ंतर सगत्यात कि तू जर होमवर् करून आलीश तर मी तुला ना स्टार देते अस सांग तिला मग ते तिच्या डोक्यात खूप राहात म्हणाली मॅम मला ना स्टार देणार आहे मी जर छान अभ्यास केला तर मला दोन स्टार आणि मी जर जर आहे चुकले तर मग मला एकच स्टार देणार आहे त्यां मी जर नाही केलं तर मगला मला स्टार नाही देणार मग माझ्या फ्रेंड ला स्टार देतील मला नाही एणार का
ह मग ते असत त्यांच्यात हो मग ते खूप असतं त्यांच्यात आमच्यात पण आता आमची मुलं शांत बसत नाही ना मॅम ही म्हनतात टिफन खाल्ला नाही ना तर आम्हीणतो पण ऐकतात म्हणजे ऐकतात मुलं ऐकतात आता ते किती चार पाच तास जरी आमच्या जवळना खूप ऐकतात आ तर सध्या आमचा प्ले ग्रुप हम्म टीचर लोकांच ऐकतात म्हणजे बऱ्यापैकी ऐकतात जे घरी ऐकत नाही ना ते ऐकतात आता आमचे काही काही पॅरेंट्स कंप्लेंट करतात कि भाजी पोळी खात नाही आमच्या स्कूल ला कॉम्प्लिसशन आहे म्हणे स स थर्स डे ला फूड असतो बाकी भाजी को म्हणजे तुम्ही काही भाजी द्या मग काही काही मुलं खात नाही तर मग थोडस प्रेमाने थोडसं ओरडून आमचे सर असतात मग थोडस राांना मुलं घाबरतात ना म सर हे खात नाही थोडसं म सर बोलतात प्रेमाने बोलतात म्हणजे घरी जी भाजी णी खात नाही ना, इथे सगळ्या मुलांमधे खातात इव्हण म्हणजे आमच्या प्ले ग्रुपचे सुद्धा टिफिन खात नाही ना मग आम्ही पण त्यांच्यासोबत टिफिन खायला बसलो की मग आम्ही त्यांना भरवतो खातात म्हणजे ते आवडीने खातात खाता येत नसेल प्ले ग्रुपच्या मुलांना अजून काही खात तर येत नाही पण ते प्रयत्न तात सांडवतात हे करतात त्यात पण समजत
हा त्यांना म्हणजे एक आवड पण निर्माण होती कि मग मला म्हणत असती की मला आज टिफिनला हे पाहिजे आज ते पा टिफिनला मला अं काहीतरी छान बनवून दे सगळ्यांसोबत मला ते खायला
हो आणि ती आत्ताच हॅबिटींग बिल्ड होते ना त्यांना म्हणजे बाहेरच्या पेक्षा घरातले- आवड निर्माण होते, असय
बाहेर अ ती मला अ बोलत असते कि ते बाहेरचा पिझ्झा नाही खायचा घरी चपातीचा पिझ्झा बनवून दे मला हं
पण तोच हे असतो ना म्हणजे हेल्दी बनवा आपण घरातलंच बनवा, बाहेरच जेवढा कमी देता येईल तेवढं कमी द्या
हो
ग तुमचा तर सगळ्या सकाळचा वेळ तसाच जात असेल टिफिन साठी नवीन रेसिपी सपी शोधा हे शोधा ते शोधा मला सध्या लेटेस्ट काय नवीन व्हर्जन? हा ट्राय केलं रेसि
उद्या काय टिफिन बनवायचं ते आजच ठर वावा लागतो, त्यासाठी
करावी लागते तर मग काय नवीन रेसिपी बनवलीस? सध्या तिला आवडलेली अशी?
हो
तुम्ही काय रेसिपी बनवली तिच्या टिफिन मध्ये जि तिला आवडली? ती रेसिपी विचारते मी तुम्हाला.
तिला आज फर्स्ट डे च पाठवलं काल पसून चालू झालं स्कूल पण काल न ल्यामुळे आज फर्स्ट डे पाठवलं, तर मग तिला थालपीठ खायचे होते. म्हणून मग ते पण मी बनवलेले नव्हते खायचे बाबाने बनवलेले खायचे होते. हा मग बाबाने थालिपीठ बनवून दिलं मग ते घेऊन गेली डब्यामध्ये.
वा वा म्हणजे काही काही ग आ गोष्टी बाबांच्या हातच्या आवडत अस तील तीला. आणि आजकाल हे खूप कॉपरेटिव्ह असतं म्हणजे ठीक आहे बाबा लोक पण करून घेतात ते फार मोठं आहे. आणि आपल्या लहानपणी आप ल्या मम्मी पप्पांना पप्पांना तर वेळ नसायचा. पप्पा सकाळी जायचे सायंकाळी यायचे त्याच्यामुळे आपल्याला अशा काही घ हट्ट करता आले
कर नाही आले करता आता ते जर म्हणजे करून देता तिचे बाबा पण मग नाही मग मी करून देतो तिला.
नाही म त्यांना वेळ असेल तर म्हणजे वेळ आणि आवड पण असेल ना.
हो.
हा त्याच्यामुळं होत ते. नाहीत म्हणजे काही काही पप् लोक सकाळी जातात सायंकाळी येतात ते काय पूर्ण करत्यात ओ. आपलं ठीक आहे. जिथे दूर दूर म्हणजे मुंबई सारखे किंवा असे लांब लांब याने मेट्रोने वगैरे प्रवास अस ते लोक म्हणजे दोन तास ऑफिसच्या आधी निघावं लागतं ऑफिसनंतर असं चार तास प्रवासातच जातात ते विचारा काय करत असतील.
हो ना बरोबर आहे म्हणजे एक प्रकारे अस की लहान लेकरांना आपण काही सांगण्या च्या आधी त्यांना आजकाल खूप म्हणजे समजतं बगा.
तेवढे शार्प असतात ना, मी तुम्हाला आत्ताच बोलले ना, तुम्ही जेवढं त्याला घडवाल, तशी जेवढे तुम्ही प्रश्नांना उत्तरे द्यालकिंवा त्याला एखाद्या ही सांगाल, किंवा ठीक आहे आत्ता तुम्ही तुमच्या मुलीला गुड टच बॅड टच पण सांगू शकतात म्हणजे कुणाशी बोलायचं कुणाशी नाही बोलायच. आता जर ती एकटी अस ली तर कोणी घ्यायला आलं कि सध्या मध्यंतरी म्हणजे हे प्रकार फार व्हायचे ना. हे आतापासून हे हे आपली जबाबदारी आहे. की आपण आपल्या मुलांना गुड टच सांगू शकतो दुसऱ्या अनोळखी माणसांकडून काही घेऊ घ्यायचच नाही म्हणजे इन फ्युचर ते कधी कधी घरात एकटे जरी असेल ना ते घाबरत नाही.
नाही मी तिला सांगत असते ना कोणी पण चॉकलेट देईल - - बिस्कीट दिल- - आपल्या ओळखीच नसेल तर हा मग कोणी पण तुला सांगू शकत की मी ब बाबाचा मित्र आहे. किंवा मम्मीची फ्रेंड आहे असं पण सांगू शकत हा तर मग तू ह गोष्टी सांगितलं तरी नाही म्हणाच मला नाही पाहिजे मी बाबा माझे आल्यानंतरच घेईल असं बोलायच
हो असं असत मुलांना कसं कसं लोक काय करतात ज्यांना काही करायचं असतं बरं वाईट तर ते मोठमोठी कॅडबरी दाखवतात लालच दाखवतात पण मुलांना हि स्ट्रिकटरी सांगावं लागत तुम्हाला काय हो ते आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला आणून घऊ
होम्
होत